हॅलो
हॅलो
हा तुमच्याकडनं झालं?
हो म्हणजे मी तेच लावून पाहिला तर लागला.
बर!
ठीक आहे चल आता आपण कुठला विषय घ्यायचा तुम्ही सांगा आता.
हो तुम्हाला कुठला पदार्थ छान बनवते तो म्हणजे तुमच्या मुलांना आवड किंवा घरात सगळ्यांना आवडतो?
हम्म खायचा विषय मग काय तोंडाला तात च पाणी सुटतय ऍक्च्युली माझा तर फूडचा बिझनेस आहे. पण तरी म्हणजे माझ असं म्हटलं की काय जास्त टेस्ट बनवता येत तर माझं इडली सांबर माझ्या हातच खूप फेमस आहे.
अच्छा!
अ माझी इडली इतकी सॉफ्ट असते की तोंडात ठेवलं की पाणी होऊन जातं. म्हणजे एवढीच एवढी सॉफ्ट असते आणि अ बाकीच तर माझं चिवडा शेव
हा
अ हे पण खूप छान होतात याचं माझं कंटिन्यू वर्षभर सेलिंग चालतं.
अच्छा!
हा त्याच्यामुळे नंतर मी आता हे येणार आहे आपलं आषाढी एकादशी तर त्या त्याच्यामध्ये शिंगाड्या शेवचा चिवडा, बटाटा शेवचा चिवडा अ हे पण माझं खूप छान चालतं
अच्छा!
हा आणि ख खाण्यामध्ये म्हणजे मी जैन असल्यामुळे ना बटाट त्याच्या ऐवजी मी सगळं केळ्याच बनवतेय अ तर जे अ बटाटा खातात त्यांना सुद्धा कळणार नाही की हा केळा होता त्यांना वाट म्हणजे अशी टेस्ट येते ज्या ही भाज्या जा बनवतो ना. म्हणजे ज्याही पंजाबी डिशेस शिवा कुठल्याही भाज्या आहे ना तर आमची ग्रेव्ही वेगळी असते. कळतच नाही समोरच्या ला की ही जैन आहे का विदाऊट म्हणजे कांद्याची आहे का बिगर कांद्याची लसणाची आहे असं. तर त्याच्यामुळे म्हणजे केळ्याचं माझं रगडा पाॅटीस वडापाव नंतर दाबेली हे पण खूप छान होतात सगळे.
अरे वा कच्ची केळी युज करत?
कच्ची केळी जसं आपण बटाटा कच्चा कसं कुकरमध्ये शिजवतो? तसा कच्चा केळा आणायचा आणि एक शिट्टी घ्यायची कुकरमध्येध्ये आणि मग जिथं जिथं बटाटा युज करतो तिथं तिथे ती कच्ची केळी वापरायची सग्याच्यात. एकदम छान होत ते पराठा वगैरे
हम्म.
सगळंच मस्त होत नंतर त्याची भाजी कोरडी भाजी जशी आपण बटाट्याची करतो तशी हा तुम्ही पण एकदा करून पहा. अ म्हणजे टेस्ट पण खूप छान येईल आणि वेगळंही अ करता येईल असं.
हा हा उपवासाच्या पदार्थांमध्ये मग कसा यूज करतात.
अ कसला केळ्याचा का?
हां.
अ केळ्याचा ना जस आपण बटाटा कीस करतो ना तस केळ्याचा किस्साही चिवडा करता येतो.
अच्छा म्हणजे ते वाढवायच.
हो हो हो. आणि मग नंतर तो तळून त्याचा चिवडा करायचा आणि केळ्याची वेफर्स बटाट्याच्या वेफर्सच्याऐवजी केळ्याचे वेफर्स
हा ते वेळ फरच वगैरे विकायला तर ना ते माहिती चिवड्याच नाही माहिती मला अजून
हा नाही हे जस सेम आपला बटाटा किस करतो ना. तस केळ्याचा केस अस हम्म.
छान आहे ना आणि बघ हे तुमचे फूडचा जो बिझनेस आहे. कधीपासून करताय.
अ मला चार वर्ष झाले फूडचा बिझनेस करायला
मग तुमची ऑनलाईनची वेबसाइट वगैरे आहे काय?
नाही नाही मी आपलं असंच फक्त ग्रुप्समध्ये वर टाक तव ह. साईट वगैरे नाही अजून काडके काय मी एकटी आहे ना असं. करायला कोणी हे नसतं हेल्पर वगैरे त्याच्यामुळे मग जेवढं होईल तेवढंच करत जाते आणि टाकत जाते असं.
अच्छा.
ह् नंतर स्नॅक्स म माझ्याकडे वेगवेगळे आयटम आहेत म्हणजे रोस्ट ड बरेच आयटम आहेत ऑइली नाही म्हणजे आता बरेच जण हेल्दीी खातात. तर ज्वारीचा चिवडा बाजरेचा चिवडा मिलेटचा नंतर नूडल्स वगैरे पण माझ्याकडे ना मिलेटच्या नूडल्स आहेत गव्हाची मॅगी रोस्टेड स्ट्स असतात. अ नंतर थेपलापुरी एक आयटम वेगळा आहे. मसाला शेंगदाणा वेगळा आहे जो पिठाच्या याच्यात. तळलेला असतो त्याची पण टेस्ट खूप छान असते. नंतर माझ्याकडे फूडमध्ये तुम्हाला नागलीचं पीठही मिळेल खायला. जी खिची करून खातो ना आपण नाश्त्याला वगैरे हॅलो हॅलो. हॅलो.
हॅलो हां य यता आहे आवाज हो हो येत. कट झालं आवाज म
नागलीचं पीठही असतं माझ्याकडे खिची करून खाण्यासाठी
अच्छा.
हम्म पापडाची लाटी असते. माझ्याकडे भरपूर आयटम अं
वर्षभर असतात की फक्त उन्हाळा्यात.
हो हो नाही नाही वर्षभर वर्षभर.
चा.
तुम्ही या एकदा नक्की आयटम खायला सगळे.
चालेल ना.
हम्म तुम्हाला काय आवडत तुम्ही. काय बनवता तुमच्या हातची स्पेशालिटी काय आहे.
पनीरची भाजी वगैरे अस ह
आच्छा.
हम्.
हम्म, हम्म, हम्.
अ पुरणपोळी बनवते. मांडे पण बनवता येत.
अच्छा! बर.
हा.
यावं लागेल मग आता मला, पुरणपोळी खायला. हहह.
तो सीजन संपलाय नेमकी आता नाही का.
हम्म नाही मी तर पुरणपोळी फक्त तुपाबरोबर खाते वाटी वाटीमध्ये तूप घ्यायचं आणि मग त्याला लावून खाय च मला तूप खूप आवडत हहह. साय स ह साय आवडते मला गार दुधावरची खायला. तूपही असं चाटून खायला आवडतं मला.
पहू
नाही नाही असं काही नाही आहे हहह. हहह, हम्म. माझ्या हातची नाही माझ्या हातची. केळी वेफर्स एकदा खायला नक्की या कारण की बाहेरची जी असतात ना ती जाड अस तात आणि ती पाम तेलात तळलेली असतात. आपली कशी फ्रेश अस तात आणि एकदम पातळ आणि चांगल्या तेलातली तळलेली. म्हणजे आ ता माझ्या केळ्या वेफ्रसचा भाव सहाशे रुपये किलो आहे.
आच्छा.
हा एवढी ती खायला एकदम तोंडात ठेवलं की असं हे होऊन जाईल. चिपकणार नाही आणी जे म्हाता तारेे माणसं ज्यांना दात नाही तो ते सुद्धा खाऊ शकतील इतका पातळ वेफर्स असतो माझा. ह मग मी माहेरी गेली कि माझे बरेच आयटम अस असतात की आता ताई तुम्हीच बनवा तुमच्या हात तुमचं हे चांगलं होत ते चांगलं होत. हहह.
म्हणजे तुम्ही आराम करायला जाता आणि.
अह हाहा अ आराम करून घ्यायचं आण एखादं काहीतरी बनवून द्यायचं मग प-प पूर्ण दिवसभर फ्री आपण.
हा- हा.
हम्म. बाकी मुलाला काय आवडतं तुझ्या खाण्यामध्ये लहान आहे ना अजून वाटत तो. अच्छा. अजून नवीन काय पदार्थ शिकली ये तू. किंवा शिकायची इच्छा आहे. कि, आ आता तेच तेच खूप बनवून झालं, आता आपण नवीन काहीतरी शिकल पाहिजे किंवा असं युट्यूबवर पाहून काही बनवते का?
ऍक्च्युली मला बनवण्याची नाही एवढी आवड. मला वेगळ्या गोष्टीमध्ये जसं बुक्स वाचणं, ड्रॉइंग करणं ह्याच्यात ये-
हा हा हा. माझंही सेम हेच होतं म्हणजे मला कोणी म्हणायचं ना की आता किचनमध्ये काम कराय स्वयंपाक मला इतका कंटाळा आहे म्हणजे अजून सुद्धा मला जर कोणी सांगितलं तू दुसरं कर तर मी पहिले ते दुसरं करेल किचनचं काम नंतर मला पण नाही पण नेमकं असं काही झालं की मला ते फूड लाईन मध्येच माझं बिझनेस चालू झाला.
अ हा.
हा अस. बाकी माझ्या माहेरी ना पापडचा कारखाना आहे उडद्याच्या पापडचा.
अच्छा.
तर माझ्याकडे पापड वगैरे ते पण सगळं असतं वाळवण पूर्ण नंतर सीझन मध्ये तुम्हाला रोज गव्हाच्या चीक पाहिजे ताजा तर तोही सकाळी आठ वाजता माझ्याकडे असतो रोज कुरडाया माझ्या हा कुरडईची पावडरच हो रोज ऑर्डरच अस एवढी तर रोज शिजवलेला चीक, कच्चा चीक, चिकाची पावडर पावडर ते पण सगळं मिळतं माझ्याकडे.
अच्छा चांगलं ना चिकाची पावडर म्हणते कशी?
अ कोरडी केेलेली असते चीक आपला झाला ना की तो पाणीनी हे काढलं की ते उन्हात वाळवायचं चांगलं कडक आणि मग ते मिक्सर मधून फिरून घ्यायचं म्हणजे ती पावडर होऊन जाते मग लागेल तेव्हा कसं गरम गरम करता येतो.
हो.
हम्म अस. अ बाकी अजून असं साऊथ इंडियन किंवा काय म्हणतात पंजाबी झालं, आता महाराष्ट्रीयन झालं. अजून अजून कुठलं फूड असत? मला तर ते जास्त काही त्याच्यात इंटरेस्ट नाही आता लोक म्हणतात ते इटालियन, रशियन हे ते.
ते कशाला म्हणजे आपल्या भारतातच एवढे संस्क कृती खाद्य बाहेरचे
सगळ्यांना आपलेच पदार्थ असतात फक्त काहीतरी तिकडच तिकड वर खाली काही मिक्स करून काही वेगळा प्र प्र प्रयोग करून बस तेच ते आयटम असतात पण थोडस त्याला नवीन काहीतरी लुक दिलेल असतो, आजकाल तर किती बाहेर खाण्याची क्रेज आहे बाप बापरे तुला आवडतं का बाहेर खायला?
अ नाही जास्त नाही.
जास्त नाही ना.
ह कधी तरी एखादा वेळेस.
हा. आजकाल तर एवढी अशी परिस्थिती भयंकर झाली की घरचं जेवढं मिळेल तेवढं चांगलं हाय. कारण की कोण किती काय मिक्स करत आणि कशा वस्तू वापरतं ते काहीच सांगता येत नाही.
तेच ना.
हम्म. त्याच्यामुळे म्हणजे मुलांना पण आपण लहानपणापासून घरच्या खायच्या सवय लागयला पाहिजे सगळं ते बाहेरचे पॅकेट्स येतात फूड पॅकेट्स रेडीमेड ते तर त्याच्यात बापरे नको तर द्यायला इतकं ऐकतोय ना आता सध्या
हो
हम्म मग तू पनीरची बाट जी वगैरे करते तर पनीर घरीच बनवते का?
अ कधी वेळा असेल तर घर येणार आहे तर मग अ घरगुती ती आहेत ना देवी हो
हां हां अच्छा अच्छा
ह् अ चालेल मी उद्या करू तुम्हाला कॉल आता होत नाही मग ते काय इश्यू झालाय ह ब द्या बरे.
कर न कर उद्या कर मला अस दहा अकरा वाजता केला तरी चालेल. नंतर दुपारी तीन वाजता.
हा.
किंवा कसं आहे तुला जससा वेळ मिळेल.
चालेल आधी कॉल करून मेसेज करून बघेल मग त्याला.
हो हो हो चालेल चालेल ओके ओके.